पी.
हहहह. आता तुम्ही कॉल करा, यो कॉल कट झाल्यावर, तुम्ही करा दोनदाा कॉल हां.
हा,, सनवाजी फोन आग तमसे.
हा,
त्यांच चालू होतं.
मग बोलतात का ज्यांचे सांग.
नाही हो तुमचं चालू आहे ना होई त्यांच्या याच्यात लागण नाही ना.
लागत नाही का?
नाही आणि मग तुमचं वायने जाणार का फोन चाल का तुम्हाला करू खट्ट.
आ
करू काठवण.
म्हणा पाच मिनटं बोला, मग कट करा.
नाही हो वहिणी, पाच मिनिटं कायल बोरीत्या, बोलात त्या सगळं बोलायचं ना मग. म्हणजे धरलं जात ना मग.
हा,
हाय का नाही? तुम्हाला किती सेकंदड पडले.
थांमा,, थांमा ना सांगते. बैसे, कॉली हे ब नाही होत हो.
नाही एकाट नाही होणार आताऽ
तेच ना.
सात, सात चोवीस पडले होते बा मला तुम्ही झ होत पहिले बोलल तिथोऽ. पहिले दोन सेकंदऽ.
मला सात, मला सात बावीस एक काय कायणऽ.
हा का?
अच्छा,
जाऊन द्या. आय क नै?
हा,
जेवढे आले तेवढे.
मग मी ते कामाला गेले काय?
हा,
हा हो का?
म्बी झीलल व कावाला म्बी ल जग गईऽ
बई काल म बिरबिरच्या तोडील्या होत्या, काल तुमचे भाऊ म्हणतात द्या आ तेजी बाबी किती काम करी ती, दिवसभर कामच राहऽ त घरी येऊनी काम करीती, त्यांच्यासारखं काम कुणीच करीत नाही. गड्या माणसा सारखं काम करे त्याऽ
होना बाई, म त्याला काही मी काम करताना दिसत का मग? मी मग संध्याकाळ सगळं करून घेते ना,,, हा भाई.
आ स म्हनत होते ते.
कायच संध्याकाळचं,, करते ना ओ मी.
भाभीनेच काम करीच म्हणे, भाभी म्हणजे म लऽ त आम्हाला बी एस तस उबच राहत्या ना ओ सगळ्या बा पुढं ते
त्यांना नाही म्हणत तो वाहिनी जायला ते म्हणते बई हेय म पप्पाला्पा नाही म्हणते त्याला जायला पण ते म्हणते आपय आता मी कधी घरी राहिले ना म्हणे तुम्हा शरीरराात झूखुल म्हणणे जेवढी मी स्ट्रॉंग ये म्हणून तेवढी राहणार बी नाही म्हणे
हाव खरं खरे मी तर घरी बसले बसले फुसकी झाली
होय नाही घरी बसल्या बसल्या माणसाला दुःख लागून जातं
बाई मी तर सांगते ताई माझ्या दोनदा छातीमध्ये चमका निघला वटी काय पोटा पशी खाली वटी निस ती कमाव करमाारून लागती अशी कळ कशी लागती तशी करम क गंद लागती माग तुम्हाला घाट मागं तुम्हाला घाटीतच नेलत
काऊन
मला तर वाकता येत नव्हतं काहीच नाही,, नुसतं कमर त असं होऊन गेल तर कसं काय? निसते रॉडाची मी उभे, आणी निसते रॉडाचेऽ तुमच्या भावना तर रिक्षाच केलता,, रिक्षाच केलता मला न यायला,, सकाळीऽ सकाळी म्हणजे चुलबिल पेटवायच,, चुलं पिटलीऽ झालं आणि बाई असं,, वाकता येना उठतय नाही आता काय खरं नाहीऽ
तिचू भरला स तीच
हम्म तस तीझ कस भरत तस दोनदा झालं तस मला दोनदा झालं
तिचू भरलं जातो ते अचानक वाकलं विकलं ना तिचू भारलं जातं आता तू घरात आ मी पण घरीच बसलेले ना पनस हजार इट करा उट करा उसर दिले ना मिस्तर लगायच दोन दिवस लगाशी बोड अशी दुखत बाई का तुम्हाला काय सांगू
मग दुख होतं ना
सवयला त व कची
म
आपल्या कामाची सवय नाही ना
आता मी तुमच्या भाऊला म्हणलं त्या ताईमच्या तड्याला गेले जाते म्हणलं खापूर मिरश घेऊन येते नाही नाही म्हणे कामाला जाते म्हणे मी बा येन म्हणे जाऊस नको म्हणे मग मी म्हटल ते धडमाला कुठ जाऊन नाही देत नाही धड मला मिरच्या तोडायला तर जस चालले तर जाऊन नाही देत नाही म्हण काय कामाची
काय
जाऊ नको म्हणे मी तुला म्हणलो म्हणे जाऊ नको जाऊ नको मग नंतर आला त्या महेशला घेऊन तुला लई मिरच्या तोडायला जायचं जाय ना म्हणलं तुम्ही ड नाही म्हणता ड हा म्हणते म्हणलं तुम जास् का म्हण म्हणलं
मग गेलत का.
खाचं काय शेवटी नाहीच. मला काही क्लासल लावून देत नाही काहीच नाही लागणार शरीराला काही दोका तोमत कश म्हणलो.
बई बईणी म्हणजे नाही होणार माझ्यासन.
नाही नर्सिंगचा फॉर्म आणला भरून त्याला.
हा का!
तुमच्या भावन.
पुढं म्हणून.
इथ माउसयला आणि आर बादला पेपर मनी हम्म जायचं नाही म्हणतय करून मीच पेपरला जायचं.
आणि काय येईल म्हणा मग मला?
आज तुमचे बघून सर लोक वळख्यायचे म्हणे.
आणि नाही पेपरवर गेला काही येईन म्हणा मग मला!
काश कोणी घरी अभ्यास करायचा होणे.
घरीला अभ्यास होत म्हला तूम पाहते ना म्हणा आता चोवीस तास काम म्हला नाही माझं.
त्याचं काय आहे. हो द्या आहोत डॉक्युमेंट जमा करायला लागू द्या शेवटची डेट. झालं तुम्ही आज सार पाहत ना आज मास भाऊ यायचंय.
एजा
हा त्याला ते नाही का! ते भोरीचे बाप्पन ते कामाला नाहीे जात का?
कंपनीत.
हा तिथं द्यायचंय लावून म्हटलं मग तू इकड तिकडं फिरोस तर पोराले फिरा त्यावर टु कारवानी?
हा हा.
म इकडं तिकड फिरोस्तव एकोणीस साडेएकोणिस हजार रुपये पेमेंट आहे म्हण बससल्या काय ये त्या हल्लम तल्लम काय माही
काय खाली होईली.
ते मेश मधले ते हे राहात का ऑनलाईन ते करायचं. चपला बुट चपला बुट पाणी बॉट हा तस पॅकिंग करायचं खोक्या मि टाकायचं कायलं जड काम आहे का?
नाही नाही.
बसल्या बसल्या ठिकाणी काय माहित.
कंपनी आहे का त्याची पण?
हा आत्ता उघाडली.
मंगली वा आता तुमच्याकडेच राहील का?
नाही नाही पो त्याला रोग करून देऊ बेसच पो बघ बेस. करडई तुला पाचचा पोर असले तर मग मेचच धकत मग माझं मग दोन हजार, तीन हजार काहि होता माणूस.
बई बई तुम्हीदा पण रोहन दिलं पण तुमच्या रोहून देण्यासारखं कर ना!
हम्म!
ऐकणे.
मग लग भांडणं काढते. तस ते आता फ्रीडम पाहिजे.
माणसाला फ्रीडम लागत.
हम. त स नाहीय ना.
आयक
मग आज वेयचं आज म्हणलं थांब ना पेशी दोन एक दिवस. दोन एक दिवस नाही थांमत म्हण बाई. आजचे दिवस थांबन मी उद्या मा मा घरने उन येन म
का ब
हसाय
त्याची जाची गावाला जसं त्याचा जीव लागत.
म तो कामासाठी तो कामाला नाही नाही. नाही लागला महिनाभर दोन तीन महिने ला लागला नाही.
मग नंतर लागून जातो बरोबर.
मग हाता किती केलं तर शेवटी गावच झालं ना?
गावच झालं नाही होई नाही पण मग असं. आता तुम्हाला काही नाही म सगळ्या अनजाणच राहत ना कोण नाही ना नातेवाईकत आय आताच्या पोराला मामाच्या पोरं दिली सगळे आपले नातेवाईक जवळचे राहत्या ना.
मग तिथं घेऊन, मिळून, हसून, खेळून राहतं.
नाही पण मग सगळं आंजलासिरून जातं ना पटकत म्हणूस
म
हाय क नाय.
हाव येतो म्हणे मी म्हणलं बाजरीे घेऊन ये म्हटलं मला बाजरी आवडते त म्हटलं चार-पाच किलोे घेऊन हा म्हण येतो घेऊन.
ले पोरगा बी आहे त्याला सोबत देलं की तून सुधी आहे.
हा पोरगा बी खाली किती वाजे लोक जाय तुम्ही?
आम्ही
हो
अकरा साडे अकरा ला.
हो का?
माझी मम्मी पण होती ना?
दायर वर बशल होत्या?
नाही आम्ही बाहेर बसलो होत अकरावा हे हा. साडे दहा वाजूला बसलो होतो आम्ही बाहेर.
हां
मग आम्ही नंतर मध्ये आलो लाईट आली साडे दहाला.
बाई लाईट बी काकूच येत होती बाई लाईट काय आहे जाय करायची. लाईट गेलेतअहो लाईट गेला तर माणसाला काटा येतो. सारखं सुट सारखंच सुटाता ना.
हाव बाई.
फोन कधी आहेत होते तो कधी नाही असं होतं.
बाई लाईट गेली ना मला काही नी दुसरं कोहीचाच नाही मला फक्त भुताचे थोड्याचं वर येते बाई.
म बी म बी तरसच बाई.
लगे पहिले लाईट गेले का माय्या डोक्यामध्ये लगे हे चालतो.
माझावी तसच आहे काल लाईट गेली दोनदा-तीनदा. म्हण लावता नाही खरं. बई ती तुरीची डाळची सगळं ते शिट्टी नि होत का? ती डाळ शिजली शिट्टी होऊ स होऊ तू गेलं ती खाली घातलं गाई घस ते किचेहान भरकलो. ते टमाटे ते कापले होते किचन मध्ये पडलं म्हणला आता काय खरं आहे. लाईटं गेली
आता बस ते म्हणलं बोललं.
मग घेतलं गई गय उखलून आणि टाकीलं फेकून दुसरं कापा लागलं.
पण लाईट लावत आहे ना चार्जिंगच लाईट आहे आणि
चार्जिंग च नाही ना.
हो भाई चार्जिंगचा लाईट असला ना काही कळत नाही नाहीई.
हा.
एक गायक वर्ड मेल म.
हो तुमची इथ ऐकलाईट.
आमची दोन्ही दोन्हीच्या घरीची अजूनची ललेट आहे.
हो का.
हा. आता आम्हाला आमच्या आमच्या घरातला बदलायचा आहे तो असा बंद होऊन जातो. म्हणजे आर्धा एक घंटा चालतो लगेच बंद होऊन जातो मग असं पाच एक मिनिटाला तो मग चालू होता असं आणि माझ्या आईचं आहे ना इतका भारी चालवतो ना विचरू नका.
बर विचारी पावसाच बर आता
हो पाचशे रुपये .
हम्म.
तुमचे किती कॉल झाले वहीणी आता नाही आता हा कितवा आहे दहावा.
हा. दहावा.
म्हणजे तुम्ही आता मला तुमच तुमचे मला तिसरा कॉल चालू आहे ना.
हा आता तुमी मला करा ना.
नाही एका माणसाला किती कॉल लागत मग आपल्याला ये पण माहीत नाही ना.
सहा काॅल.
नाही लागत हो आता ते साभी
नाही लागत.
नाही ना.
जितकं लहान जितकं करो जवळच्या जवळ.
हो.
नंतर बाय फोनने उघल बाय इतक्या कुचितोणी करून घेतता्या फोनवर.
हो बाई चला. आपलं काम असत तोवर लोक मग मी हे कर रे मी ते करू.
मग.
हो.
अ तेे दिवशी ते अर्चना मातकर. ठेव का म्हणला आता मला ना पप्पा ते वेळ चांगलं नाही वाटत आणि हे बी म्हण मला वाट हो. म्हणलं यांना वाढून दिलं तर बसून बावा बसून राहिला आता नाही खरं हवा बोलणेच असू म्हणलं.
मग.
बोल ना तस. काय बोलना मी करते नंतर थांबा म्हणलं जरास. बोलना लईच दुसरा विषय चालूय त्यांचा
अ बाई.
बाबा पाहिले डोळे वटारून इकड म्हणल आता नाही खरं.
तूम्ही ली घाबरता नाही.
हम्म
बाई. संपल बाई बरं झालं आता संपले बाई संपत आला आता काॅल.
हा हा.